हॅलो.
हॅलो.
हा बोल की.
काय कराल्यास?
काय नाय बाहेर स्वयंपाक चालू आय आता स्वयंपाक चालू करायचाय.
चहा तेन झाला का नाय?
होय झाला की. तुझा चहा पिऊन झाला काय?
कामावरन आलो तीन ला.
हा.
आल्या आल्या जरा झोपलेलो.
हां हा हम्म हम्म हम्म. मग काय कोण, होय लवकरच असतोय आमच्यात.
एवढ्या लवकर?
व्हय ते एक डब्बा द्यायचा असतोय आमच्यात आजी हायत त्यांना.
हां हा.
त्यामुळं लवकर असतोय. काय कराय जाताय तुम्ही कुठलं काम कराय जाताय?
आम्ही कोरशॉपला जातोय ते गाडीत च परत मोटरच स्क्युअर पार्ट तयार झा ते मिशनीवर ऑपरेट करला हां.
हम्म हम.
सकाळी जातोय सात ला दुपारी बारा ला जेवाय सुट्टी
हां
परत दोन ला बाराला आल्यावर परत एक ला जातोय
हा, हां हा हा मग कॉलेज वगैरे?
कॉलेज वगैरे आहे की चालू
हा हम्म हम्म
ग्रॅ्युएशन झालेय कंप्लीट
हा हा मग पुढे काय करणार आहे? ग्रॅज्युएशन
पुढं आता रिझल्ट लागायचा अजून
हा
रिझल्ट आता पुढच्या महिन्यात आहे रिझल्ट लागल्यावर बघायच टाकायचं म्हणतेय पुढं यामकॉमला बघायचं रिझल्ट आल्यावर
चालतय की एम कॉम ला घे
हम् तेच रिझल्टचीि वाट बघायलोय पुढच्या महिन्यात पंधरा तारखेपर्यंत लागल.
वय, हा हा.
तुम्ही काय कॉलेज करताय का?
नाही नाही माझं लग्न झाले ओ.
होय का?
हम्म हम्म
मग
मग अजून कधी असते मग कॉलेज?
कॉलेज काय सकाळीच असते. कॉलेजला काय कधी तर जातोय एक काम वगैरे असलं तर नाही डायरेक्ट एक्झामलाच
हम्म हम् हुशार आहे म्हणजे तुम्ही.
हम्म असं कंपल्सरी नाही आहे
हा हा
कधी तर काय तर काम असलं डायरेक्ट एझमबला जायचं.
हा हा
कुठ्या कॉलेज मध्ये जाऊन तर कुठ्या लेक्चरला बसतो हीकडं तिकडं तर फिरायचं
होय ते तर आहेस कोण आता पोर लेक्चरला बसतच नाही डायरेक्ट एक्झामलाच जातात
त्यामुळे डायरेक्ट एक्झामलाच जायचं पाऊस वगैरे आहे का नाही तुमच्या कडं
होय पाऊस तेन चालू आहे की
हम्
काल जरा पूर्ण दिवस होता आज जरा असं उजाडलाय
कंटिन्यू आहे का?
काल होता आज नाही
नाही होय.
हम्म.
ह.
काल झाला पाऊस मोठा होता.
काल का? ह.
अजून काय मग, पा? जेवण आता वरण.
हा.
हम्म, वरण करायचं, झरडाखधातन करायचं.
हां.
मग क्रिकेट तर बघताय का नाही?
क्रिकेट बघतोय की हो?
हो, कुठली टीम आहे?
आय पी एल, आर सी बी.
हा, माझी पण आरसीबीच आहे, हम्म.
हा, सेम सेम.
होय.
हां हा. बॅक टू बॅक विनर.
होय, बॅक टू बॅक विनर आहेचं की. काय खरां आता. टी ट्वेंटी होय, कोहलीच की, टी ट्वेंटी, वन डे काय खेळले नाही?
नाही, आता आजपासून झिम्बाब्वे सिरीज चालूय की.
होय, आजपासून टी ट्वेंटी ना.
हा, टी ट्वेंटी मागचे काय, इंग्लंड? परत आयर्लंड, त्या दोन्ही पण हारल्या. वन डे सिरीज हारली, टी ट्वेंटी पण हारली.
माता या
इंग्लंडसोबत एक ठीक आहे, ते आयर्लंडसोबत पण हरले आहेत. एवढी चांगली टीम असून.
आता मग टी ट्वेंटीमध्ये तेच काय, सूर्यकुमार ते?
हा हा तेच आहेत सेम प्लेअर आहेत.
व, सूर्यकुमार नाही, सूर्यवंशी टेन.
सूर्यवंशी नाही बहुतेक, सॅमसंग आहे.
हा हा.
मी पण बघायला नाही, सुरंग क बहुतेक नसणारच.
हा हा हा.
त्या दोन-तीन मॅच घेतलेला त्याला.
हा.
काय चांगला खेळा नाहीे.
हम् हम्. पिक्चर तर बघताय का नाही?
पिक्चर नाई. चांगला महाराजांचा वगैरे कुठला तर आला तरच.
तरच. मग परवाचा बघितला काय नाही.
कोणता. राजेश शिवाजी, हा ते बघितलं. पिक्चर टाकीला गेलतो बघायला.
बघायला गेलता काय.
पोर-पोर
हा-हा
चांगला महाराजांचा वगैरे कुठला तर आला तर, बघतोय, नाही तर नाही. मग क्रिकेट. परत कार्टून, डब्ल्यू-डब्ल्यू. असं बघते मी, कार्टून म
भीम बागताय काय.
भीम, मोठू पतलू.
हा-हा-हा-हा.
तुम्ही बघत असणार पिक्चर तेन.
पिक्चरन तेन काय, कधी तरच मनात असलं तरच बागतोय नाही तर नाही, म होय घरातच असतोय.
हा, मग काय तुम्हाला टाइमिंग मिळते भरपूर.
होय. सिरियल वगैरे आहे, एक, दुसरी सिरियल बघते.
हा-हा, सिरियल काय संध्याकाळीच असणार.
हा होय, दुपारच्या पण आता आहेत. मान्सून सेल ते आहे. गेलता का नाही.
काय ते.
सेल तेन चालू झालाय मानसून, गेलता का नाही म्हटलं काय?
नाही हो, सेल वगैरे काय नाही-नाही. इकडं आमच्या इथं असतोय भरपूर सेल
हा-हा
तर आपण कसं आहे ब्रँड वापरतो ना, सेल मधला वापरा महिन्याला आणि ते बाध होणार.
हम्म-हम्म.
त्यामुळे ब्रँड आदिडास, पुमा. एकदा घेतलं कणी कसं वर्षभर बघायला लागत नाही.
बरं-बरं.
तुम्ही सेल मधला वापरताय का?
काय ते.
सेल मधलं.
मग आणि घरी कोण-कोण असते.
घरी पाप्पा, ममी. मी, बहीण, काका, काकी.
हम्म-हम्म.
आठ जण आहे. मी तोट. तुम्ही?
आम्ही काय, आम्ही चौघ जण असतोय.
हो का? हम् हम
ह प्राणी पाळीव प्राणी तेन उडते. नाही का आहे का मग हा. आहे काय मग.
होय होय मांजर पहिल्या तर ना आमच्या घरात हा ते आहेच.
हा हा
मांजर पहिला हागते आमच्या घरात.
हा
हम्म
मग आता काय गणपती आल्यात काय तयारी ते.
चालय की चालू आहे आता मंडळाला गणपती वगैरे बघायच चालूय.
हा.
अजून बघा बघि चालू आहे.
हा हा.
तुम्ही गणपती बसवताय का नाही घरी.?
आमच्या ज घरीत घरात इथं नसतोय ओ.
नसतोय का.
हा हा नसतोय.
गल्ली त वगैरे
होय गल्लीत असतोय की मोठ्यानं असतोय गणपती.
हां हां
आमच्या इथं पण आहे यावेळी मोठ्यान म्हणाल्या पोरं करायला म्हणाल्यात. बघायचं चालू आहे.
ठरलाय का नाही मग गणपती.
नाही अजून परवा गेलतो एका ठिकाणी बघायला.
हा
तिथं काय पसंत पडलं नाही पोरांना. बघाय चालू हाय अजून हा पुढचा एक महिना पूर्ण हाय.
होय खरं बघता बघता महिना.
होय बघता बघता दिवस जात्यात हाय चालू बघायच.
बाकीच्या आणि असत्या की तयारी.
होय बाकीचे घरातलं आणि हाय, ते झालं घरातलं आणि बघाय पाहिजे डेकोरेशन वगैरे.
अं हं. काय टगं घरात काय करायचं काय ठरवलाय काय नाही.
होय घरात करतोय की अजून यावेळी काय बघाय नाही. बघायचं ह्या वेळी काय तर चांगलं करायचं म्हणतोय जरा.
हं हं
गणपतीचं रेट पण भरपूर वाढल्यात..
होय लईच वाढल्यात. आणि ते मधी पाऊस मोठा पडला ते गणपतींचं पण नुकसान झालं त्याच्यामुंळ होय त्याच्यामुळं आता ते सगळं भरून काढणार तेनी.
हम् पाऊस नसायला पाहिजे त्या दिव त्यावेळी म्हणजे बरं आता पडुदे किती पडायच तेवढं त्यावेळी नसाय पाहिजे नाही तर अवघडच की सगळं.
होय. द मागच्या वेळेस पडाल पडडेलाच वाट त की पाऊस
हम्म मागच्या वेळी नव्हता जास आमच्या इकडं तर.
होय काय आमच्या इथं हुता.
इकडं मोठ्यानं असतंय अकराव्या दिवशी मिरवणूक वगैरे.
हा हा अनंत चतुर्थीपर्यंत तर अनंत चतुर्थीलाच की.
हा तवाच तुमच्याकडं असतंय का नाही?
होय असतंय की. मोठ्यान होय मोठ्याने असत्यात गणपती. गणपती त्यानंतर म लगे नवरात्री. मोठ्यानं असत्यात हम्म.
हं हायत सण. एक झालं की एक हायचं.
होय रक्षाबंधन आणि आलंय पुढच्या महिन्यात.
क्षाबंधन ते एक तापतचं हाय बाबा डोक्याला.
बहिणी किती येत तुम्हाला बहिणी?
तिघी हायत न्हवं खिसा रकामा होतोय सगळा काय सांगायच तुम्हाला.
तुम्ही एकटचं काय त्यामध्ये?
एकटंच की अडकतोय मी काय सांगायचं. आणि वर्षात न एकदा येते म्हटल्यावर द्याय तर पाहिजे काय पन्नास, शंभर
होय म्हणून चालत नाही.
का फुल ना फुलाची पाकळी तर द्याय पाहिजे पन्नास, शंभर.
हो द्यायला पाहिजेच की पन्नास शंभर घेत्यात काय बहिणी दिल्यावर.
घेत्यात म्हणजे घ्यायलाच पाहिजे ना मागू शकत नाहीत घ्यायलाच पाहिजे.
उम हम्म.
ते काय लय जा जास्त देत नाही तेवढच एक पन्नास शंबर द्यायचं.
हा हा.
झालं ते झालं की रक्षाबंधन झाले की आणि भाऊबीज आणि असत्या. म्हणजे प्रत्येक टायमला आम्ही द्यायच तुम्ही आम तिने आम्हाला काय देणार नाही.
हम् हम हम.
अस कुठलं आलय होय?
आता सणच तसं आहे म्हटल्यावर आता काय करायचं?
होय ते पण आहेच आता त्याला तर काय करणार.
हा.
हम्म. संध्याकाळी कुठ तर जेवाय बीवाय जायचं.
आ.
संध्याकाळी जेवाय कुठं तर घेऊन जायचं तेवढंच तिथ आणि हजार तिथं आणि हजारला काठीे हायचं. काय करायचं होय जातोय.
हम्म हम् म या वर्ष जाणार आहे की नाही?
या वर्षी जरा बघूया की, दुष्काळ महिना चालू आहे ओ.
हा?
बघायचं यावेळी काय, काय अजून पुढच्या महिन्यात हाय नव्ह रक्षाबंधन?
ऑगस्ट महिन्यातच की.
तेच की, पुढचा महिनाच की.
होय.
किती तारखेला?
ती त्याव जरा बघायला पाहिजे ओ, मी पण काय? अठ्ठावीस ला काही तर आहे अठ्ठावीस ला हाय.
तेच की.
अठ्ठावीस तारखेला हाय रक्षाबंधन.
आणि लगेच दिवाळीत आणि भाऊबीज असत्या.
असत्या होय?
अवघडच हाय.